काही. हॅलो हॅलो हॅलो. हा येतोय आवाज.
हा मला येतोय तुमचा. आवाज.
हो मला मला पण येतोय नमस्कार बोलात आपण कुठला विषय घेऊ? पर्यावरण
हा पर्यावरणावर बोलूया का?
हॅलो. हा पर्यावरन बोल हा आवाज येत नव्हता ना म
सध्या हो आता तुमच्याकडे पावसाचं काय स्टेटस आहे पाऊस आहे की नाही
नाही नाही पाऊस नाही कडक ऊन पडलंय एक
हो इथे पण तसच आहे वातावरण इतकं भयंकर गरमी आहे कि आता ती गरमी सहन होत नाही
पाव पाऊस न येण्याला पण मानवच कारणीभूत होते हो बरोबर झाडं तोडतात झाड तोडतात मोठी मोठी आणि ते दुसरे असे आणि ते जी काय अशी काही छोट मोठ झाड अस ते लावून देतात ते काही कामाचे नाही ते सोभ बोळण येते मोठे मोठे वडाचे पिंपळाचे झाड तोडले आता मागे रस्ता बनवला आमच्या इकडे जवळ जवळपार दोन दोनशे म्हणजे दीडशे दोनशे वर्षापूर्वीची झाडे असतील त्यांचा घेरच इतकां मोठा होता ते झाडं तोडली इतकं वाईट म्हणजे असं ते बघून ना इतक वाईट वाटायचं अर इतकं मोठं झाड काात म्हणजे रस्त अडथळा येतोय आणि काही नाही रस्त्याच्या कडेला होत बरं का तरी काही झाडं आमच्या थोड्या लोकांनी आहे ना थोड त्यांनी प्रतिकार केला ना तर ते ठेवलेत ते ठेवलेत असच मग रते त्यामध्ये ऑलरेडी रस्त्यामध्ये नाही ते रस्त्याचे किनारेलाच होते पण जसे जसे रस्ते मोठ े होत गेले तर ते झाड रस्त्यामध्ये यायला लागले मग
तेच ना आपण सगळं बदलत गेलो म्हणून सगळं बदलत चाललं तर ते झाड वगैरे अडथळे कधीच नव्हते सगळे अडथळे निर्माण करणारे आपणच आहोत
दुपारच जर आपण कधी बाहेर गेलो सिग्नल ला जर थांबली गाडी सिग्नल ला उभं राहिलं तर बापरे असं वाटतं सिग्ल वर एखादं झाड लावाय लाग पाहिजे कसलं वडाच किंवा पं
हो सावलीमध्ये आता सावली शोधायला लागते झाड कुठे आणि कुठे उभं राहायचं दोन मिनिटं उभं राहायचं झालं सावलीमध्ये तर कुठल्या तरी दुकानाच्या आडोशाला जाऊन उभं राहायला लागत पण झाड कुठेच नसत
झाडं आहेतेत ना आम इकड ला त्या अलीकडेच थांबून घेतात पुढे मध्ये एवढा गॅप असतो पुढे सिग्नल असतो मग एवढ्या ड प्र चार सग्नल असतात चजूला लावून द्याय चजू. रोजचे जाणारे असात त्यांनी लावून द्याय रोज पाणी घालायच. एक बाटली त्याच्यासाठी घेन यायची. पडणेचीज.
तेच ना हे आपणच केलं पाहिजे तरच होणार नाही. कोण आपल्यापासूनच सुरुवात झाली तर पुढच्या पिढीला त्याच महत्त्व कळेल ना काय ते आत्ता ही परिस्थिती असेल तर अजून दहा वीस वर्षांनी पुढे काय? आपली मुलं मोठी होतील त्यावेळेला त्यांना त्यांच्यासाठी काय पुढे परिस्थिती
आता आमच्या इकडे आमच्या इकडे एक ग्राउंड आहे म्हणजे असं ग्राउंड आहे. तर ते असं एकदम उजाड आहे असं पण मग ते एक. डील बघितली मी कालच याच्यावर तर तो एक सरकार जे आहे आम त्यांनी टाकलेलं आहे. झाडं लावायच. आम्ही हे करणार आहे. तर मग त्यांना कोणीतरी संस्था त्यांनी सांगलं आम्ही तुम्हाला झाडं जाळ्या वगैरे पुरवू तिथे आसपास जे लोक असतील त्यांनी याय. आठ दिवसातून निदान ते झाडं आपण लावून जाऊ. मग ते झाड लावल्यावर त्यांना पाणी म्हणजे
त्यांचे
काय आहे की नाही हा काळजी घ्यायला फक्त तुम्ही जवळ जवळचे जे असतील तिथे आसपास म्हणजे त्या ग्राउंड च्या जवळ जे तर त्यांनी येऊन हे करायला पाहिजे ऍक्च्युली मी पण जाणार होते मला पण पण खूप वाटलं जावं पण ते माझ्या घरापासन थोडं बरच लांब आहे ते पण मग मला असं वाटत होतं यांच्या उपक्रमात भाग घ्यावा हो.
हा खूप चांगला उपक्रम होता कि आताची गरजच आहे. आपण असं पण करू शकतो. घरामध्ये आणलेले फळच्या बिया वगैरे सुकवून त्या कुठेतरी अशी मोकळी जागा असेल तिथे दहा बिया टाकल्यात आता दोन रोपं उगवली.
हो ते ते सगळं ठीक आहे पण आपण कसं म्हणतो पण आता लोक झाडं लावतात म्हणजे पावसाळ्यामध्ये लावून येतात. पण मग उन्हाळा आला का त्याच्याकडे बघायलाच जाती नाही ना ते उन्हाळ्यात वाळून जातात ते सुकून जातात ते झाड आमची इकडे पण बरेच जण असे छोटे छोटे डोंगर आहेत. ना टेकड्या आहेत ना त्याच्यावर जातात बरेच जण खूप हौशी हौशीने एखादा नेता एखादा येतो अ त्याचे फोटो काढतो आम्ही झाड लावलो आणि हे केलं अरे ते झाड लावण पण ते पुढे काळजी कराल. कोणी त्याची पावसाळ्यात ठीक आहे पावसाळ्यात पाण्यावर पावसाच्या वरच्या पाण्यावर होईल ते पण मग नंतर पावसाळा गेल्यानंतर उन्हाळ्यात काय त्याचं त्या झाडाला पाणी तर
तेच ना तसं आमच्याकडे कोकणामध्ये तशी झाडं आहेत. अगदी नाही अस ला आहे बरेचसे डोंगर रानं अजून तरी राखली गेलेली आहेत. अगदी शहरामध्ये पण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी झाडं आहेत. आता सगळीकडे झाड सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल होत चाललेलं आहे. जिथे बघावा तिथे बिल्डिंग सुरू बा तिथे नवीन बांधकाम सुरू आहे. पण तरी पण झाडांच प्रमाण अगदीच नाही. अस नाही बऱ्यापैकी प्रमाणात आहे. त्यामुळे वातावरण पण कंट्रोलमध्ये तरी सुद्धा
एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी राहून उपयोग नाही ना सर्व ठिकाणी पाहिजे म्हणजे सर्वकडे जस आता आपण बाहेर देशात बघतो बाहेर देशात किती झाड असत. म्हणजे किती छान दिसतात. ते आपल्या इथं पालं आपल्या इथे रस्त ते जर बघितले तर पहिले एकदम काय म्हणतात ना
ह काच असतात सगळे
एकदम असं आता तर आमच्या इकडचे रोडाकडचे हम् रोडाकडचे झाड तोडले. ना मोठे मोठे वडाचे पिंपळाचे झाड तोडून आणि ते साधे असे कुठले तरी बाहेर बाहेरचेच झाडे आहे. ते लावून दिली त्याचा काही उपयोग नाही. त्या झाडांचा ते उन्हाळ्यात पूर्ण काय एकदम काही इथं नाही राहत त्यांना उन्हाळ्यात. पावसाळ्यात फुटत ते पण आपले असा वड पिंपळा पिंपळचं झाड तर एक हे की ते जे उन्हाळ्यामध्ये त्याला पालवी फुटते. आणि उन्हाळ्यात पिंपळ हिरवा गार होतो.
बरोबर. आमच्याकडे झाड जास्त पावसामध्ये वादळ वगैरे असेल तर की जास्तीत जास्त. मोठी मोठी झाड आहेत ना त्या याने पडली जातात हा. जंगल तोड किंवा झाडांची तोड फारशी अशी नाही होत. जि ते जिथे ओ आता बिल्डिंग सुरू आहेत. ते कसं प्रत्येकाचे कोणाचं तरी घर आहे, झाडं तोडली जातात नाही असं नाही त्या बिल्डिंग साठी पण जास्तीत जास्त झाडांचं नुकसान हे पावसा हे होतं पाऊस खूप असतो इकडे. हा. पाऊस खूप झाला की झाडा सगळी मुळ मोकळी होतात आणि मग ती मोठी मोठी झाडं अ अशा याने पडून जातात आणि पण त्या हिशोबाने झाडांची लागवड पण तितकीच होते नाही होत असं नाही, म्हणजे खूप सारे संस्था खूप सारे तरुण मुल मुली वगैरे काही शाळा कॉलेजेसचे उपक्रम असतात की, झाड लावायची मुलांना झाडांची छोटी छोटी रोप भेट दिली जातात जेणेकरून त्यांनी घरी झाडं लावावी त्यांच त्यांच तरी.
पाहिजे एक. आठ दिवसातून एक दिवस. ठेवाईल. त्या दिवशी मुलांना घेऊन जायच अस काश झाड लावायची आणि परत त्या दिवशी जायचं त्याच्या आठव्या दिवशी त्यांना पाणी टाक. द्यायचं म्हणजे पाण्यात पाणी असे प्रत्येकाला चार, चार किंवा पाच, पाच झाड देऊन द्याय जे की हे तुझे पाच, हे तुझे पाच हे तुझे पाच. मग तुम्ही हे प पाचीना जग बुवायचं तुम्ही ह्या झाडात.
बरोबर. अ अगदी आठ दिवसातना नाही पण इकडे अ हो म्हणजे वर्षातून एक, दोन वेळा तरी असे उपक्रम शाळांमध्ये होतात. झाडांचे मुलांना झाडं दिली जातात. इव्हन आमच्या इथे होळीला वगैरे कार्यक्रम होतो ना सोसायटीच्या एरियामध्ये तिथे पण होळीसाठी जे जेवढे लोक असतात. तेवढ्यांना एक एक अ छोट छोट रोप भेट म्हणून दिलं जातं बाकी काही नाही देत. पण ह्या ही गोष्ट हा ही गोष्ट देतात नाही.
जगवलं त्याचं मेन महत्
नाही. पण ते कसं आहे प्रत्येकाच्या घरी दिल गेल्यानंतर दहा मधले आठ जरी जगले तरी तेवढा परिणाम होतो ना. दोन माणसं दुर्लक्ष करतील पण त्यातली आठ तरी ते जगवतील अगदी छोटस रोप का होईना पण ते थोड्याफार प्रमाणात तरी वातावरणावर प परिणाम करू शक इथून जर सुरुवात झाली तर पुढे जाऊन अजून मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी रुजवल्या जाऊ शकतात. आमच्याकडे ह
झाड तोडले खूप पच म्हणजे आता डोंगर पहिले क डोंगर असे हिरवे दिसायचे. आता त्या डोंगरावर सुद्धा काही झाड.
बरोबर सगळीकडे पवनचक्क्या आणि हेच सगळं दिसत टॉवर झालेले. हा मोठे मोठे टॉवर झालेले. पवनचक्की ह्या गोष्टींमध्ये सगळी जंगलतोड झालेली आहे, तसं आमच्या भागामध्ये तेवढं अजून नाहीय. पवनच चक्क्या वगैरे किंवा टॉवरच प्रमाण आहे नाही असं नाही पण तितकंस नाही आहे कि इतकी झाडं तोडली जातात आता नारळ आमच्याकडचे फेमस आहेत. आंबे सगळा रानमेवा म्हणजे झाडं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष् ती कोकणामध्ये हा झाड अजून पर्यंत टिकलेली, असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कोकणामध्ये अजून तरी सुरू आहेत. म्हणजे ज्या प्रमाणात आधी होत्या त्या त्याच प्रमाणामध्ये अजून पण होत.
कोकणात तर सगळ्यांची में शेती तीच आहे ना. त झा मोठे नारळे, पोपळेचे, सुपारीच्या बागा, ते मोठे मोठे एकदम सगळं आत म्हणजे जमिनी जेवढी धूप होत नाही त्याच्याने ते उंच झाड असता खाली सर्व सावली असते.
वाढत दितील आणि त्यांच्यामध्ये नारळ पोपळ आंबे चिकू म्हणजे ही फळझाड वगैरे भरपूर प्रमाणात अ...
कमाईच स्रोत पण तेच हाय ना नारळ कोकळे नाम नारळ
शहरापासून थोडं लांब कि सगळं हे सु सुरुच होतं म्हणजे, तिकडे तिकडे झाडच झाडत दिस मोकळी जागा अस फारस अ नाही आमच्याकडची ती खासियत आहे. हो चालेल. आप वेळ झालेला आहे. खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलून धन्यवाद.